हॅलो हा हो येतोय अहो तुम्ही रात्री मला करत होतात पण माझी तब्येत ठीक नव्हती
ओ मी नाही ते माझ पण केवढ्या वेळ रेस पी त किली म्हंलं एकच राहिला होता ना करून
नाही माझी तब्येत खूपच बरी नव्हती म्हणून मी सरळ कुणालाच कॉल केले नाहीत आणि सकाळी पण ते एका जणीच एक राहिलेला त्यांना फोन करून त्यांच्याशी बोलून घेतल म्हटलं तुमच्या एक एक झाले की मी रिकामा होतो
हो हो हो नाही तुमचा आला तेव्हा त्याच्या बाळ पोराच्या पप्पाचा फोन चालू होता. मग ते उचलायला येई ना लगेच. म्हणून म्हटलं आता परतच करावा पाच मिनिटांनी.
मी कट केला मी एकाशी बोलत होते त्यांचा पण एक कॉल राहिल ला माझ्याकडन त्यांना लावून घेतल्यात दोघींना तुमच्या. झाल माझं माझं रिकाम होतय मला
हो ना तेच ना ह ह हं
ती कोणाला बोलायची.
नाही ते बोलून बोलून संपलं संपतेय ताकत
डोकंच दुखायलत माझं भयानक खरंच मी गोळी खाल्ली आणि शांत बसले कायच के् केलं नाही कोणालाचं
एकदमच ओवर होतोय ना एवढं बोलायचं म्हटलं की आत् हं.
ते काय माझं संपत आलेत तेवढंच राहिलेत.
हो झाले का नाही मग?
नाही नाही काल काहीच् केले नाही आता पहिला ते एका जणींच राहिले त्यांना एक केला. तुमच एक म् आता पुढचे मा राहिलेल चार करून घेते की.
अच्छा अच्छा चारच राहिलेत. म्हणजे होती आरामशीर हं हं हा टेन्शन नाही आता आरामशीर बोलत वगैरे बाळ काय रं
खेळत बसलाय हो होय उठलाय आता उशिरा त्याज त्याज चालू हाय तो खेळत काय काय करत बसलाय.
अच्छा तर आज पप्पा नसतील तर त्याला घ्यायला वगैरे
करत‌ वर्क फ्रॉम होम घेतलंय बोलत्यात जास्त तापतोय‌ तो त्या दिवशी तर. मुदामन जोर जोरात रडायचं म त्यांनी बाहेर यायला पाहिजे असं करत्यात.
हम् म् त्यांना शांतता लागत असल.
तिथं नको माऊ जागा नाइए कट्ट्यावर बाई हे असं चालू म्हणलं की मुद्दाम जोर जोरात रडायचं.
हे शांतता लागत असं सगळंच
नाही त्यांचं ते बेडरूम सेपरेट हाय त्यानी ज्येनी त्येनी सेपरेट स्टेटप हेच हो काय पाहिजे वर बसायचंय आहे. बस या. आता कट्टयावर जागा नाहीे तरी सुधा तू कुठ बसला?
मग मी काय करतेय ते बघायला पाहिजे कि.
चपात्या करायला तर वर येऊन बसालाय. काय बोलायचं नाही म्हणलं असतात त्याच्या पप्पा अस त ति तर जास्त अक्टिंग करतं रढाय जोर जोरात
हो का?
म्हणाला तर आज
काय तर आपलं काम करायला आता त्यांचं ऐकायचंच.
हम्म आपन ते चपाती कणिक तेन त्या मळताना ते केलेल्या ह्याच्यात हात घालायचा सांडायचं असले काम आहेत त्याचे आता.
काय बाकीच झालं स्वयंपाक.
स्वयंपाक चालू आहे जर कारण त्याच्यामध्ये तब्येत ठीक नव्हती रात् काही उठले नाही उशिरा उठले साडेआठ नऊ ला
अच्छा
तर सगळं लेट पटपट करायला पाहिजे. आता करत बसल्यास गेस्ट येणारेत म्हटलं
ह हो ते पण आहे सगळे एकत्रच तेच की सगळे एकत्रच काम पाहून
हम्म म्हणूनच आता कराला पटपट
हम्म हम् हम्
अजून नाही काहीच खूप उकाडा आहे.
होय का हं मी इथ पण तस म्हणजे आभाळ आल्यासारखं झालं म्हणूनच विचारलं आभाळ आल्या सारखं झालंय वारा पण भरपूर सुटलं बघा पण पाऊस काय नाही वाटय असूते का नुस्ता असं आणखी जास् तर गर्मी व्हाय लागली आहे.
ते असच होते रखरखी ना सुटका नाही कुठंच पाऊच नाही आता सध्या
तेच पण आलय अस वाट ते की येतोय आता असा पडेल पाऊस जोरात असं वाटतय पण येई ना तर काहीच झाला नाही. हम्म
पतज तू रात्रभर बसतोस तू मग काय काय काय
हम्म चांगल्या बोलतोय की
खूप बोलतोय तो
हा त्याला आता सकाळी नाश् वगैरे करून मग तुम्हाला पुढे काम करायला लागत असेल
हो सकाळी दूध नाश्ता आता जेवायचं टायमिंग आहे त्याचा एक वाजताचा त्याच्या आत उरकायचं सगळं घसा बसलाय एसीत झोपून-झोपून, घसा बसलाय नाही हातानी खाऊ घालते मी तो खातो पण खूप राडा करतो
हा ते तर म काय
घालायला द्यायचं त्याला खा म्हणायचं काय करायचं कर
हा
फक्त बाकीचा आपण घालस
अच्छा असं पेला म्हणजे तो आपण तुम्ही जे खाता चपाती भाजी ते देता फक्त कमी तिकट देतात त्याच्यासाठी वेगळं हा वेगळं तिखट म्हणजे कमी तिखट तेच ना ते पण आहे.
ठेवायची. कधी कधी तर तेच खावू घालते मी त्याला आमचं पण खूप संप्पक असत काय तिखट नाही एवढं आम्ही पण तिखट खातच नाही तर आम्हाला काय नाही एवढं मोस्टली तरी आमच्यात पण खूपच संप्पक आहे आ हा तेवढंच असतं आमचं पण सप्पकच असतं.
हूं हूं हूं चालतय चालतय अजून काय नाय बघ आज बस बाळ घेतलय हं झोपलय मम्मीने घेतलय आत ता उठला बघा व्हय एक पाच मिनिट झालं. घेतलं मम्मीनी त्याला म्हणजे रु आता आंघोळ घालेपर्यंत एकासारखा सारख झोपत पण नाय न ये पण होत नाय आंघोळ घातली की जरा चांगला झोप
सांडतय माऊ प्लीज प्लीज प्लीज सांड
आंघोळ घातल की सा व्यवस्थित झोपतो आता तो हो ना अजून अंघोळ नाय ना घातली त्याला म उठायच झोपायच उठायच झोपायच अस एक सारख किरकिर करत असतोय थोडा
हा होतय ते नवीन असेपर्यंत काय तेकरांच कळतच नाय.
ना वेळ कळत नाही म जरा झोपतो मग त्यावेळेला आपल्यात पण वेळ भेटतो आता म्हटल घे मम्मीला थोडा वेळ एवढ करून घेऊ दे बाय म्हटल मला एकदा माझ आता हा चौदाच झालेय बघा माझे पण माझे नाहीत अजून बराच करायच्या पण करायचेत तेच ना एक सारख करायला येईना वो मला आणि
मी कालच केेलेत तुमच्यासोबत जास्त पाच त्यामुळ माझे कवर झाले बऱ्यापैकी
त तेच म्हणून म्हणत होती मी आपले कवर झाले की म पंधरा होत होते म माझे अस आता एक दोघी जनींना आणखी तरी पण विचारलय म्हणले हयाला घेत करायच म्हणजे काम लय आवघडये आणि सकाळच म्हणून आता लवकर चालू केले काल पण उशीर च झाला रववार होता सगळे घरात निवांत असतय आणि त थोडा जरा पाण्याचा पण प्रॉब्लेम चाललाय एक तर गरमी हा त्याच्यामुळे थोड त्रास व्हायला लागलाय पाणी पटपट काय करता पण येई ना अस झालय काम पाणी नसल की थोड होत त्यांनी एकतर गरमी आहे आणि पाणी भर पूर लागतय ना
जर लागतय हो
ते काय झालय कुणास ठाऊक पाण्याची मोटारच खराब झाले इथली बिल्डिंगची त्याच्यामुळं पाणीस तू येतय थोड
सगळी मोडून टाकली काय म्हणू तुला का तस करतोय वाया गेल का नाय मी केलेल आता कशाला तस करायलास केलेली तुमच्याशी बोलता बोलता सगळी चपाती मोडली त्यांनी
हो का काय करायच ममी काम करायच का फोनवर बोलायच का त्याला लक्ष ठेवायच त्याला लई एकट एकट करायच म्हणजे खूपच त्रास होतय
काय नाही तू कसं काय चालू दे आपल करतो
हम हम्म हा त्याला एक द्यायचं वेगळच
त्याला ते नाही चालत हा नाही त्याला माझच पोळपाट लाटणं नाही नाही माझं झाल्याला दिलं तर तेव्हा नाही पाहिजे आत्ताच पाहिजे
करताना सगळं सांगतीच हवंय एकत्र सगळं ते म्हणजे त्याला पण पाहिजे असत आपलं पण गडबड अस परत नको त मग घेऊन बसायचं नाही लई दमव ते दो पाच मला वाटते पाच वर्ष मुलांच समजून घ्यायला
करत मम्मा रडू नको पाप्पांच कॉल चालूय मम्मा किती ॲक्टिंग करतय तर बघा मूवीचच जर ज
हम् हम् हम् हम्
पपा आले की नाही न मा तुझं काही खरं नाही
हम् रडायला लागलाय का? खूपच
मुद्दामण करतो तो घरात असले की
हो ते पाच वर्ष मुलं मोठी होय पण पाच वर्ष तरी कळेपर्यंत ना मम्मींचं काय खर नसतय कुठल्याच म्हणजे त्यांची थोडं त्यांच्या त्यांचे हे कळाय लागले ना मग जरा बर
मला स्वयंपाक करू दे नमा बारा वाजलेत घरात असं का करायला येड्यागत
चाले पण फायदा घेतोय बघ
तो लय फायदा घेत त्या गोष्टीचा
तेच कि ते लहान मुलाना तेवढं बरं कळतं बर का?
ह त्याला त्याच्या पप्पाच्या आती लाडत त
हो का लाडका पहिला म्हटल्यावर
भयानक
मुलांचा करणारच कि पप्पा लाड मुलगा पप्पा करतात जास्त
हो काय एवढं काय म्हणल ते
अ
आणि काय म्हणताय? ए नामा हम्! गप ना बाळा प्लीज!
काय खूपच रडायला लागलेय का?
चल घे म्हणतय घेऊन बस
ओके हा अ ठीक आहे ताई ही ठेवते बघा तुम्ही बाळाला ह!